हॅलो
हॅलो हा नमस्कार ताई, कशा आहात तुम्ही?
अ तुमचा आवाज बॅग्राउंडचा खूप येतोय बर का!
माजा नाही माजा आवाज स काय नाहीच आहे पुढंतर मला आता तुमच्याकडनं आवाज येत होता.
म हा का आता बंद झालाय.
हा झालं ना बंद हा ह बोला की आयुर्वेदिक बोलुया आपण हो आपण आयुर्वेदिक वर बोलुया. अ काय आहे ना सध्या म्हणजे हाल्ली बाहेरच वातावरण जे आहे किंवा पोल्युशन वगैरे त्याच्यामुळे ना खूप आसेे सारे आजार आजार म्हणजे जे आपण ऐकले नाही ते आपण ऐकायला मिळत आपल्याला. माहित नाही कुठले आजार आणि काय होतंय ना कि मग लोक डॉक्टरांकडे जातात. खूप औषधं पण त्याची साईडी इफेक्ट्स पण खूप असतात मग.
केमिकल्स असतात त्येच्यामध्ये
हो केमिकल्स असतात, मग हळूहळू लोकांना ते साईडी इफेक्ट्सचा त्रास पण होऊ लागतो. का ती लोक ना आयुर्वेदीक कडे जाता त तसं आयुर्वेदीक कडे कसं असतं, आयुर्वेदिक औषध म्हणजे म एक प्रकारे तुम्ही जर औषध ते कंटिन्यू केले तर तुमचा आजार अगदी मुळापासून बरा होतो.
हो.
पण त्याला पेशन्स पाहिजे, तेवढा पेशन्स पाहिजेत. तेवढे ते तेवढ तुमचं पण लोकांमध्ये तेवढा पेशन्स नसतो ते मग ते मध्येच ते सोडून देतात, आयुर्वेदिक जर हा जर म्हटला आपण तो विषय एवढा मोठा आहे आणि आयुर्वेदिक औषध म्हणजे ही आपली भारतीय संस्कृती आहे एक प्र
हो हो.
ह्या ह्या आयुर्वेदिक औषधावरचं आपल्याला जगामध्ये हे भारतात ची संस्कृती असं म्हणुन ओळखलं जात की हे आयुर्वेदिक औषध कशी आहे ते आयुर्वेदिक म्हणजे
आणि ना आजकाल अ टॅब्लेटनी मा म्हणजे खूप लोकांना किडन्यांचा त्रास हो तो, किडन्या फेल ते उलट रेग्युलर ह्याच्यामध्ये येत नाही का
हो-हो-हो त्याच्या, तो जो त्रास आहे तो होत नाही म्हणजे एक प्रकारे म्हणजे साईड इफेक्ट्स होत नाहीत. आयुर्वेदिक औषधान आणि, त्या आयुर्वेदिक औषधामध्ये तुमची प्रकृती जातात. बस हा. कस ॲलोपॅथीची जे औषध आहे ते तस काय नाही. सरसकट तुम्हाला जी कुठली प्रकृती काय ते बघितलं तर त दिली जातात. त्यामुळे काय कफ असतो. हाय ना कोणाची वात असते. त्याला हे औषध सूट होत नाही. त्याला त्याचे मग वेगळे साईड इफेक्ट होतात. त्रास होतो. उष्णता वाढते किंवा काही मसालचा प्रॉब्लेम, म्हणजे असं एक का आजारावर जर आपण होमिओ अ ॲलोपॅथीची औषधं घ्यायलं लागलो की दुसरा आजार त्याच्या निर्माण होतो असं होत.
हा बरोबर. कोरोनाच्या वेळेस पण आयुर्वेदिक औषधानेच लोक बरे झाले.
एकदम-एकदम. अ आता जर तुम्ही त्या करोनाच्या ह्याच्यात जर तुम्ही टी व्हीवर बघितलं असेल ल्या एक डॉक्टरांनी साधी सिंपल एक टेक्निक शिकवली होती. एक थेरपी म्हणा का काय अ म्हणजे ना कातून हा एका नाकातून पाणी टाकायच आणि दुसऱ्या नाकाने ते नाकपुडी मधून पण ते पाणी खाली सोडून द्यायचं.
हां,
त्याला त्या आयुर्वेदिकमध्ये त्याला जल नती म्हणतात. असं. हा जलनेती म्ह तात. त्याच्याने काय सायनस जे असत किंवा आपल्या नाकपुडीमध्ये जो कफ असतो तो एकदम क्लीन होऊन जातो. मग तुम्हाला तुमचा जो श्वास आहे तो एकदम स्वच्छ शुद्ध जातो. शरीरामध्ये. म्हणजे ऑक्सिजन पूर्ण शरीरात जातो. जर कुठे चोक असेल तुमचं काही सायनसमुळे, कफामुळे तर ही जी थेरपी जर ते डॉक्टरांनी शिकवलं होतं टी वी वरच शिकवलं होतं कोरोनामध्ये. हे तुम्ही रोज करा. यामुळे तुमच जी श्वसनची संस्था आहे, ती एकदम क्लीन राहील आणि जे ऑक्सिजन आहे तो जो ऑक्सिजन घेताय तुम्ही तो पूर्णच्या पूर्ण तुम्हाला मिळेल आणि शरीरात तो जाईल.
हो.
पद्धत जी आहे, हा म्हणजे असं आयुर्वेदिकध्ये अगदी साधे-साधे सिंपल सिंपल गोष्टी आहेत, कि त्याच्याने तुम्ही पूर्ण बरे होऊ शकता.
हं अं अ आणि अशा खूप गोष्टी
अगदी बरोबर.
मला माणसांना माहित राहत नाही. आपलं इतकं थोडं काय दुखल का आपण चला दवाखान्यात दवाखाना पण तो हा त्या मेडिसिन ते पेनकिलर असते ती, पुरती आराम देती. परत दुसऱ्या दिवशी हाय तेच गाणे.
खरं ते आहेच. स्वयंपाक घरामधलेच कितीतरी आपले असे पदार्थ आहेत,
हो आता हळदआणि हळद आणि हळद आणि दूध ही खोकल्यावर चालते. आडूळसा चालतो खोकल्यावर. हे माहितच नाही लोकांना. लोकांना हं, माहीत असलं तरी त्यांना ते करायचं नसतं. त्यांना दवाखानाच आवडतो.
झटपट बर होतं ना तिथे.
हो इथं इन्स्टंट नाही येत ना इफेक्ट. इथं दोन दिवस थांबाव लागतं.
सांगतो आणि वेळ नाहीये थांबायला कोणाकडे मोठा तर प्रश्न मोठा हाच आहे की थांबायला वेळ नाहीये कोणाकडे त्यामुळे मिळतो ते करतात पण त्याच्या मागे
पण मग इनस्टनच कि हा खूप आपल्या शरीराच खूप मोठं नुक
नुकसान हो ना हा अ आपल्या आयुर्वेदिक ही जी पद्धत आहे औषधाची ती खूप छान आहे नुसतच औषध म्हणूने आयुर्वेदिक प्रमाणे आपले जीवन पद्धत जर आपण बदलली ना पूर्ण आपली जीवन पद्धती दिनचर्या म्हणा तर तुम्हाला जे साधे साधे पण आजार जे असतात किंवा व्हायरल ते ते अजबात हत अजिबात होत नाही तुम्ही इतकं शरीराने फिट राहतात आणि त्याच्याने काय होतं एक प्रकारे शवर एक वेग जर आयुर्वेदिक जीवन पद्ध जर तुम्ही आपल्या दिनचर्येमध्ये वापरली तर म्हजे कसं आयुर्वेदिक किंवा आपले जी संस्कृती त्यानुसार सकाळी लवकर उठण म्हणतात हा ब्रह्ममुहूर्त म्हणतात त्यावेेळेस उठणं व्यायाम करणं असं या छोट्या छोट्या गोष्टी आहे पौष्टिक खाणं घरी बनवलेलं खाणं हा बोला
आजकाल ते कोणला नको आहे ना
हा ते बाहेरच खाणं जास्त आहे पाहिजे पटकन घरी बनवायला नंत प एकताजबात नकय आज जंक फूडकडे जास्त लोक वळताय आणि मग त्यामुळेच ते आजार जास्त वा वढताययर्वेद दिनचर्या जी आहे ना ती जर आपण खरंच अ सगळ्यांनी जर आपण आणलीच ज तर त्याच्याने आपण खूप सारे आपले जे शारीरिक म्हणा मानसिक म्हणा जे काही त्रास असतात ते खरंच निघून जातात आणि आपल्या आयुष्य ख सुखाने आपण जगू शकू एवढी तर आयुर्वेदिक मध्ये गॅरंटी आहे गॅरंटीच म्हटली पाहिजे त्याला अस स
पटलं
हा हा आणि जसं आपण दिवसभरात दोन वेळेस निदान दोन वेळेस जेवण करतो ह ना नॉन व्हेज तस निदान चोवीस तास मधला आपला एक तास व्यायामासाठी जर दिला तर तर नक्कीच नक्कीच आपलं आयुष्य फिट राहणार हेच राहणार आहे मगला ना मग कुठल्या आ हा ना औषधाची गरज पडणार ना काय मास खा मानसिक ताण किती आहे? टेन्शन किती आहे? भरपूर टेन्शन्स. हम्. तुम्हाला कॉल येतोय बहुतेक, तो आवाज येतोय.
हॅलो
हॅलो
हा बोला बोला. आओ ते काय होत त माहितीय का एकदा कोणाला विचारलं ना कॉल साठी कोणी फ्रीय का? त तर सगळेच लोक कॉल करता.
तेच ना, आयुर्वेदिक जे औषधय ना, ते त्याच्याचा फायदा हा असाच आहे की तुम्ही औषध घेतलीत ते औषध कस तात लोकं का नाही म्हणतात, ते कडू खूप असतात.
हो खरय, खरय, खरय हे तर मेन, मेन
तेचय कडूय आणि खूप म्हणजे अ महिनो महिने खूप, घ्यावे लागतात ते.
हं, खूप पेशन्स ठेवून ते घ्याव लागता, आणि त्याची रुटीन राहते. एकदा तुम्ही चालू केलं ना, ते पूर्ण त्याचा तो एक कोर्स राहतो. तो पूर्ण घेई पर्यंत तुम्हाला तो आराम पडण. तुम्ही आज घेतलं न बोलली, मला नाही पडला बाई आराम. जाऊ दे, मी चालले हॉस्पी टलला. लोकांच हेच चुकत, पडला नाही फरक म्हणजे हॉस्
पथ्य, पथ्य खूप असत. पथ्य पाळलं पाहिजे. म्हणजे एक प्रकारे आपल्या खाण्यावरं कंट्रोल पाहिजे. तर तिथेच मग माणसं साचा पेशन्स तो संपतो आणि मग ते होत नाही, मग नंतर मग परत म्हणता आयुर्वेदिकने मला काय फरक पडत नाही. परत मग दिवस मग परत तर लोक मग ते आपल्या ॲलोपॅथीकडे जाता, मग सगळं वाईट जे दुष्ट चक्र म्हणू आपण, मग ते चालू होऊन जात असं, आयुर्वेदिक आणि मग असं अलोपॅथी मधे. अ तर हे आयुर्वेदिक ही पद्धती खर तर, सगळ्यांनी आपण अ अंम सुरू केली पाहिजे. जीवन पद्धत म्हणायचं त्याला. ते सुरू राहिली पाहिजे. तर आपण सगळे फिट राहू आणि एक प्रकारे घरातली व्यक्ती फिट राहिली की, सगळं घर फिट राहते.
फिट राहतो.
तुमच्याशी बोलून छान वाटल धन्यवाद.